हॅलो
हा काय करालाश?
काय नाही रे आत्ता झोपलेलो आता उठल बघ जस्ट
हा स्पायडरमॅनचा एक ट्रेलर बघितला काय नवीन
मग अ ऑफकोर्स बघितला भाई -
कसा य
भारी एक नंबर लय एक्सपेक्टेशन मजता भाई
मला पण
बाई नॉट गदल आहे बेस्ट बेस्ट मुूवी असू शकते बा स्पायडरमॅनची बाय फार -
अ मला पण तेच वाटते.
आय मीन हा लूक ओरिजनल फॉर्म हलक इमॅजिन कर भाई
तेच की मला तर खूप इच्छा आहे हलकला फुल फॉर्म मध्ये बघायची.
नाही आहे फुल फॉर्म मध्ये ट्रेलर मध्ये आहे भाई खरच लिटरल फुल फॉर्म हलक आणि मग स्पायडरमॅनचे ऑर्गॅनिक विबम पण कन्फर्म केले त्यांनी
हो ते बघ गेलेले ते आता हातात नाही ना डायरेक्ट.
हा हा. मस्त आहे बाई मला बघाय लागते बाई बघायला लागते. हम्म तू आहे सर जुलै थर्टी फर्स्ट ला. म्हणजे कोल्हापुरातच. हा बघया भाई बघया असणार पण सोबतच तेव्हा.
तेच लयीत वेळ आहे रे अजून.
आ
म अजून महिना.
महिना होय.
होय.
करायच भाई पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला जीटीए सिक्स पण ओपनिंग झालंय म्हणजे काय म्हणत त्याला प्री ऑर्डर सुरू.
काय कधी बसून चालाय खरं ते मागच्या वर्षी काय तर पहिला सगळ्यात पहिला आलेलं दोन वर्ष
नाही किती दोन दोन नाही ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये आलेला फर्स्ट त्याचा.
तेच की दोन वर्ष होऊन गेले. लिडी ललेवाला तेे.
कन्फर्म केलं जून ट्वेंटी फिफ्थ ला प्री ऑर्डरस चालूणार आणि मग कधी कधी डिसेंबरमध्ये काहीतरी गेम लँच होणार ऑफिशयली.
अ ओके. आपल्याला मिळणार नाही खरं लगेच ट्राय करायला.
नाही लगेच कुठं मिळणारच नाही पी एस फाय नाहीच एक तर.
होय.
पी एस फय ओनली लाँंच
तुझ्याकढं होतं ना पीएस फय का पीएस फोर होता काय?
पी एस फोर होता पी एस फोर.
हम्म हम्म हम्म.
एस फने नाही.
म आता तेरी डायरेट परचेस करा लागणार ज्यांच्याकड आहे त्यांच्याकडे पण पी एस फाय आहे त्यांच्याकडं.
हा त्यां ज्यांच्याकडे आहे त्यांना पण परचेसच कर लागणार.
हम्म हम्म हम्म. स्पायडरमॅनच मी आहे. ऐकलं काय तर लीक झालेलं म्हणून ट्रेलर काही दिवसांपूर्वी आधीच रिलीज
हा रिलीज व्हायच्या अगोदर थोडेसे क्लिप्सलीक झालेले पण मग त्यांनी लगेच इन्स्टंटली रिली स् क करूनचं टाकता नंतर.
खरं ते असं कसं होऊ शकते मला ते समजत नाही लीख कसं होते.
काय माहिती.
एवढी सेिक्युरिटी असणार स्टुडिओची आणि असं स अलीक होत. ते त्यांच्यातलंच कोणतरी करत असणार की नाही.
होय हाई हाई पडवाय ला रे.
हम्मम्म बरोबर.
लिक केलं सगळ्यांचा फोकस इथ आला आणि मग टाकला बॉम्ब लगेच विशेल.
विषय शॅडी सिंगचा काय रोल आहे नेमका.
अजून सांगितलं नाही आहे ती कन्फर्म आहे पण मूवी मध्ये सांगितलं नाही आहे कुठेला रोल आहे.
होय ते इंटरव्ह्यू मध्ये पण दिसलेय की काय सांगाल नाही खरं अजून. मला वाटते गविनस टीस असेल काय?
काय माही सांगता येत नाही असू शकत मेन विलन पण असू शकत ऍक्चुली.
विलन विलन वाटत नाही रे मग मार मारणार ना तिला एकाच पिक्चर साठी येणार ती.
होय. असं वाटतय, काय माहिती?
हम्म. बरोबर आहे.
तू थ्री हंड्रेड बघितलास काय, ते स्पार्टन्सचा मुूवी आहे बघ?
नाही.
आज त्याच्याबद्दल लिहून आलोय मी एक्झाम मध्ये
एसे रायटिंग वाणी
मूवी मूवी रायटिंग मूवी रिव्हयू होता आम्हाला. मग ते लिहुन आलो मी, अरे काय बेसिकली काय स्टोरी आहे माहिती आहे का तेझी? पार्टन्स म्हणून एक आर्मी असते, पार्टन्स माहितय तुला काय असतय? म्हणजे काय लोक असल, बेसिकली आपलं आर्मी आर्मी असते रे, एकदम जुन्या काळातली म्हणजे शिवाजी महाराजांच स्पार्टन्स हा स्पार्टन्स आर्मी असत आणि फ्रानसिस अजून एक आर्मी असते काहीतरी, आणि मग ते दोघ अटॅक करतो त्याच्यामध्ये आणि लिओ नायडस जो किंग असतो की नाही त्याला सांगतात की तू अजिबात वॉर चालू करायची नाही सत्ता, म्हणून मग तो एक्झॅक्टली तीनशे लोक घेऊन बाहेर जातो. नुसतं तीनशेला लोग आणि पूर्ण आर्मीशी हारायला नुसतं तीनशे लोक घेऊन जातय, कारण वॉर सारख दिसायला नको म्हणून
मरतय सोड एन्ड मध्ये, पण तरी धोका धोका देतात त्याला, त्याचेच लोक म्हणून मरतोय तो शेवटी नाही तर
शक्यता आपल्या व्यक्तीमध्ये आपल्या लोक
हा तेच की तेच तसच होत ते, मस्त मुव्हि आहे लय भारी मुव्हि आहे.
हा येस. ओपसेशन्सला गेला नाहीस?
नाही रे अजून नाही तू बघितलास
व्हय बघितला आज मी.
कसा होता?
हा एवढं काही खास नाही म्हणजे जेवढे हाईड केलं तेवढं काही नाही.
अच्छा.
गुड मूवी बट नॉट दॅट मच बेटर. कारण की व, एकतर ती ना हॉररमध्ये काउंट व्हायल्या, ना सायकोलॉजिकल थिरल थिरल मध्ये
हा. हा. हा
हा म्हणजे ते एक तर प्रॉपर हॉरर नाहीच आहे ती, मुळात म्हणजे त्यात घोस्ट टाईप नाही आहे. आणि कर्स टाईप आहे ती. कारण ते पण प्रॉपर नाही, त्यामुळे अस मिक्स आहे कुठल्या कुठे तर कन्फ्युजड आहे, बघ ती मुव्ही
हम्म, कळाल कळाल. भाई तुला माहित आहे, माझा एक मित्र आहे काय त्यांना पण माझ्या सोबतच बोल
हा.
आणि त्यांन पण संपवला रे त्या मॅन न एंडिंग, ठीके म्हणजे लास्ट तीस मिनिट राहिल त्याच एंडिंग संपवायचे, तीस का दहा मिनट काही तरी राहिलेले आणि तो जॉनसन पलॉट नुस बघितला नव्हंता, लास्ट ला काय होते, बाकी सगळ त्याला माहित होतं. क्वीन मरते माहित होत त्याला काय, मी मला शंभर टक्के शुअर होतो, मी की ह्याला एंडिंग आवडणारच नाही म्हणून काय, कारण क्वीन ती सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर तीच ते तिचे काय पण मग ती मर ते नाही ह्यामॅनला असं काहीच नाही की
ह
होय मग ते ते थोडं एक्सपेक्टेड होत तस म्हणते तिच मरन दि एन्ड
हम्म त्याचं पण कॅरेक्टर इम्प्रुवमेंट झालय वाटतं
होय खरच नाही पण खरंच भाई त्यांनी ते तस दाखवत शेवट सीझनसमध्ये दोन सीझन् मध्ये.
अ मरणार ती कुठे ना कुठे तरी माहित होत. एक तर जॉन्सनो मरणार नाही तर ती मरणार कन्फर्म मते.
होय हां तेच मी तिला तेच सांगितलेलं की एक दोघांमध एक कोणतरी मरायलाच पाहिजे त्याशिवाय कस ह बुोलून
होय
मेन म्हणजे विषय काय माहिती आहे काय अं आपलं त्यांनी ती वेस्ट रोस मध्ये आल्यापासन. जेव्हा त्यानी सी क्रॉस केलं तेव्हापासून त्याच घाण रूप दाखवलेाखव.
हम्म ती सुरुवातीला पीक लावती नंतर काय हेच झालं पुन्हा.
होय खरं बघकी जर तू टोटल फ्रीडमच्या माग. म्हणजे तिं तिझं हेच होतं ना की टोटल फ्रीडम पाहिजे म्हणून सगळ्यांमध्ये.
होय होय.
ती जॉन स्ट्रोशी एवढं भांडलीच का बाई नॉर्थ साठी.
तेज की
भांड्याची गरज होती जर टोटल फ्रीडम एक किंगडम नसत मिळाला सहा सात मधलं काय फरक पडला असता.
कारण जर ते नॉर्थ मध्ये त्यांनी ती लढाई जिंकली नसती तर काहीच राहिलं नसत ना.
ह काय काय असे ना पण मग ती ती लढाय त तिने अशीच मदत कर. करायला पाहिजे होती
अ खरं त्याला ती आवडत पण असत्या ना जॉन्सना आवडत असते असा विषय झाला. आणि मला वाट ते तिनं जेव्हा सांगितलं ना की तो टार्गेरिय ना आहे तेव्हापासून तिथ जास्त डोकं फिरलंय.
हा तेच की तिला रूल करायचो.
हा ते भीती बसली रे की कधी पण हा मला पाडू शकतोय त्यामुळ. फियर हे झालंय.
पण नाही जर ती खरंच ट्रुली जर चांगली कॅरेक्टर असते ना त्यािने बघितलं असतं सिरीजच्या एंडला. कि जॉनसनो इज अन बेटर रूलर.
उलट मला तर वाटलेल्या जेवनीला कळालं ना जर ती चांगली कॅरेक्टर असते तेव्हा ती स्वतःच म्हणली असती की एक तू रुल कर म्हणून ह.
कारण तिकडचे लोक त्याला फॉलो करतात बाई स्वतःच्या हेनि.
आणि ऍक्चुल मध्ये ते बघितलंस ना ते जो हिस्ट्रीमध्ये. भष के फा सॉग आहे ना जी पहिल्या एकगोंद कनकरने केलेली तोच हासतोय जॉन्सनो
हा
जो मेल्यानंतर पण परत जिवंत होते ही सगळी भविष्यवाणी केलेली असते ते आता ते हाऊसऑफ द ड्रॅगन बघाला नाही त्यात पण दाखवले की तो येणार असते म्हणून आणि हा तोच आहे जॉन्स नो त्या मनाने त्याचं काय व एंडिंग त्याला दिली नाही त्या मनान जिवंतऊन परत त्यामुळे तुला जे हा तू जर ते बघलास ना परत हाऊस ्राय करूनन अजून डसअपॉईंट होणार की जॉननोला ंग दि कारण की तो भविष्यवाणी ज केलेला असते तोच असते तो करल.
हम्म खरंतरी कसं आहे बा जॉन्स एंडिंग हाब कसं लागत त म्हणजे. पण तसं बघितलास कणी तर काय दुसर त्री एंडिंग कायच देणार त्याला बाई असं शो बघितल्यावर वाटतंय
नाही रे देऊ शक नाही तुला माहित आहे ना रियालिटी ऍक्च्युली तेचे किती सात आठ पाठ अ शूट करून ठेवले होते एंडिंगचे आणि तिने लास्टला िसाईड के कुठला करूया कुठला नको असं त्यांनी काहीतरी केलेला सेन
हम्म
ते स्वतः कन्फ्युज होते जी एंटिंग कशी देऊया
खरंच खर बाकी प्रत्येक एंडिंगमध्येध्ये काय जरी तू घाटला अस तरी भरपूर आउटकम चेंज होतय भरपूर
भरपूर होते ना ते सांगवलं एक वेळी त्याला सॅक्रिफाईस केलं असत तरी चाललं असतं चांगल्यासाठी काहीत तर
होय
ताना
भरपूर माझं तर मला माझ्या हिशोबाने तेच आहे की त्याला नाईट किंगची फाईट करताना मारून टाकलं अस चाललं असतं बेस्ट झालं असतं
होय मला तर वाटत नाही तो काही तो किंग टाईपचा नव्हता बनाली किंग पण झाला नसता तो
हा पण मग विषय कसा आहे त्यांनी रिव्हहील केलेला जस्ट आधी त्याच्या दोन एपिसोडस आधी कि हा एक घंट अर्गेन नाही रियल म्हणून मग त्याचा काही पॉईंटच राहिला नसं त्या गोष्टीचा जर मेला असत नाट क त्या का मग डिनरस ला कोण मारला असत शेवटी
लास्ट ला चालला असत मरतानाे लास्ट
हा तेच कि हा लास्ट एपिसोड ला कस तरी
हा
तेच रे गेमऑसची एंडिंग इस नॉट गुड पण मग त्याला करेक्ट करण्याचं पण काय दुसरं मला हे सुजत
अक्चुली राह तु मरायच राह दे तिनं काही चुकीचं केलं नव्हतरी शेवटी ते मारायचं त्याला ते मारा लागणारच होतं मग त्याला त शिक्षा म्हणून दिलं ते च कुलर त्याला माफ करायला पाहिजेल होत आणि असं काय तर त्याला स्मॉल काउन्सिलमध्येध्ये घ्यायला पाहिजे होत्या अआआइतत
हम्म करू शकलोच ते करू शकलच ते काय माहिती बाई तेच रे जरी जरी पनिश केलं नसतं तरी काय केलं असतं त्यांना मेन म्हणजे एक तर तो एकगॉन टार्गेरियन आहे बा एक गॉन टार्गेरियन
नावातच होरा उलट होते
ही इज द राईटफुल किंग वई
हो
बाई त ना किंग नॉर्थ झाला असता ना किंग इन द वेस्ट झाला अस काहीच झालं नसत जरी तू बाहेरयला अस तरी
काय करू शकल असत तिला काय
तेच तर सांगाल एंडिंग अशी लिहिले की त्यांनी कि माहित ते चांगली नाही आप पण त्याला करेक्ट करण्यासाठी पण काय करू शकत नाही असं आहे
हम् नाही मला काय वाटते माहितीय का
हम्म
आता हँड ऑफ द हे केलं त्याला कणाला टिरियन ला तस ते लगाये ठेवू शकल अस करंगी किंग आता असं होणार नाहीय ना प्रत्येकी चूज करणार आहे पण किंग असं दाखवलं एंडिंग म्हणजे त्याचा मुल का पुढं होणार नाही मग काय प्रॉब्लेम नव्ह त्याला तस पण तिची एकस फोटं काही काउंट झालेच नसती
हम्म
ए एक गंधक टारगिरी न असं काय म्हणजे